हॅलो. हॅलो‌. हॅलो रेंश नायका काय तुला. हॅलो. हॅलो. गुर गुरं.
हॅलो. हॅलो. यायल का?
हां बोल की रेंज चा प्रॉब्लेम हा.
हा किती वेळ हॅलो हॅलो म्हणायलो.
काय करायल्यास?
हॅलो.
जरा रेंज मध्ये
हॅलो.
रेंज मध्येये रेंज मध्ये. हॅलो.
अ
हा काय गावी गेलेलीस की काय? हॅलो.
हा आवाज त्यां म्हणटलं जा.
का नाही म्हंटलस? तुला रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक?
नाही आता मी इथंच बसून मागाशी बोललो. आता ज्यष्टच माझ्या बहिणीचा बहिणीचा फोन आलता ग.
हा हा. हॅलो, हा बोल कि? हॅलो‌.
आता ज्यष्ठच बहिणीचा फोन आलाता इथेच बसून बोलायलोय. म्हंटलं, तिकडन तुझ्याकडन प्रॉब्लेमआहे बहुतेक.
हा आता येतोय का बघ?
हा येतोय बग बोल काय म्हणतेस.
हा. काय नाही बघ निवांत तू काय कराल्यास?
काय नाही बग मी पण निवानतंय आता चहापाणी करायचं.
हा हा तेच माझ चहा पाणी आत्ताच आवरल्या बग.
हां हां.
ह तेच म्हंटलं, किती दिवस झालं कॉल नाही काय गावी गेलेलीस की काय?
होय गावी गेल ते अगं आता झालं आठ पंधरा दिवस गावालाच होते.
हा हा, मुलांना सुट्टी पडल्यात होय.
होय ला पेपर देऊन झाल्यानं लगेच गेलता.
तेव्हा पंधरा दिवस तिकडे हो ते आता काल आले बघ काल संध्याकाळी आले.
हा हा, काय मग तब्येत तेन आहे व्यवस्थित?
आहे तुमची सगळ्यांची?
आहे आहे, सगळे व्यवस्थित आहे.
निवांत आहे.
हम्म. होय निवांत.
काय नाही, अगं गावी गेलं ते म्हणजे, यात्रा लक्ष्मीया लग्न.
हा.
सगळ होतीत. त्याच्यामुंळे गावी गेलती एका सख्या चुलत म्हणजे आमच्या भाऊकीतलं एक लग्न होत बहिणीच
हा.
त्या लग्नाला एक म्हणजे अस मधी मधी दोन दोन दिवस गॅप होता एकसारखे कार्यक्रम होते म म्हणटल सगळंच होत ये.
हा.
लग्न वगैरे करून कार्यक्रम करून कार्यक्रम म्हणज लक्षीमा यात्रा म्हणजे तुमच्याकडे यात्रा म्हणतात आमच्याकडे लक्ष्मण म्हणतात त्यांना.
म्हणजे लक्ष्मीचं मंदिर ते ना असं काय आहे का?
नाही नाही लक्ष्मी असते गावची आता तसं आपली लक्ष्मी असते माहिती ना देवी.
हा हा.
हा म तुमच्याकडे कसं वर्षाला यात्रा करतात बघ.
होय वर्षाला यात्रा अस
हा तसं आमच्याकडे नस. त आमच्याकडे पाच वर्षातन दहा वर्षातन नऊ वर्षातन सात वर्षातन एकदा कनी अशी लक्ष देवी बसली असं म्हणतात कधीतरी ऐकली अच्छील च की कोणाच्या तरी
होय तस ऐकलंय पण असं मिनीमम म्हणजे पूर्ण माहिती माहित नाही हा.
तिनी असं म्हणजे माझ्या बहिणीच्या गावाची स म्हणजे माझ्या चुलत बहिणीची त्या गावाची.
हा.
नऊ वर्षानं लक्ष्मी बसली त्यांची.
हा हा.
मग ते लक्ष्मी बसली म्हणजे तर अं असं यात्रा करतात ग मोठ्यान. मग नऊ दिवसा ती लक्ष्मी असते म्हणजे नऊ दिवस नॉनव्हेज अस म्हणजे एक दोन दिवस पहिले पोळीचे जेवण असतात. नंतर दोन दिवस नॉनव्हेज अस. आणि नंतर आणि लास्टचे दोन दिवस म्हणजे असं देवीच लग्न होतय.
मग ते नऊ दिवस म्हणजे धार्मिक कार्यक्रम असत
हा नऊ दिवस कार्यक्रम फुल नऊ दिवस यात्रा भरलेली असत्या गावात यायला म्हणजे, गावाची तिथं वेश असते अग तिथूनच बंद केलेली असतात वाटा कारण गावात गर्दी असते ना जास्त.
किती वर्षांन भरले म्हंटलेस ते
ही नऊ वर्षान भरल्या ह्या म्हणजे मी गेल तका. त्याच्याकड. त्या ची झाली आणि ती म्हणजे दुसरी बहिणी होती त्या गावची आता का शेहेचाळीस वर्षान भरल्या.
अरे बापरे म्हणजे सेचाळीस वर्ष गावाला यात्रा नाही.
अ सत्तर वर्ष एकके कांच्या इथं सत्तर वर्ष त्यानं शंभर वर्षान भरली.
अहं म्हणजे एकेकांचा पूर्ण जन्म झाला तरी यात्रा नसेल ग.
जन्म नाही म्हणजे त्यांच आजज पणज करून जातात का नाही यात्रा.
हा.
आता ते पंजान डायरेक्ट त्याच्या नातवाच्या नातवान केला असेल बग.
हा मग म्हणजे आपल्या इकडं कस ह्याच्यात आपल्या ह्याच्यात
हो
वर्षांला यात्रा असते होय.
तस तिकड नाही आमच्यास साईटला वर्षाला नसते असं नऊ वर्षात न पाच वर्षातन, दहा वर्षातन, अकरा वर्षातन, सोळा वर्षातन, चौदा वर्षानं
हा हा ते प्रत्येक देवाचं जसं प्रत्येक देवा जस हे असेल तस असेल ते.
ह मग आमची कशी एवढ्या हा जातेल्या दिवशीच लाग लक्ष्मी सांगते की बाबा एवढ्या एवढ्या दिवसां आणि परत बसवा म्हणून म्हणजे असं देवांचं जुन्या लोकांचं म्हणजे म्हणणं आहे.
हा हा हा
पहिले दोन दिवस लक्ष्मी ज्या दिवशी येते ना लक्ष्मी त्यावेळे राहतातण लक्ष्मीला घेऊन येतात. देवीला आणि मग सळ्या गावभर फिरवतात, मिरवणूक काढतात ग. हा मग पूजा हा जस इकड आपण पालकी गत शांत रतात बसून फिरवतात. मात्र सगळ्यात गावभर फिरवतात. फिरवून झालानंतर जिथ जिथं जागा आहे ना देवीची आता तिथं मंडप वगैरे घातलेला असत लोकांनी म जाऊन देवीला बसवतात. मग अक्ष म्हणजे लग्न लावतात. अक्षता वगैरे रोपण असतं म्हणजे अक्षता टाकणे वगैरे असत. मग अक्षदा टतात मग त्या दिवशी नैवद असस्ते पोळीच वगैरे असं. मग अक्षता झालेल्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी नंतर अस म्हणजे रोज एक कार्यक्रम असतोय गं.
हा हा म्हणजे लग्नाच्याच विधी असतात की असं म्हणजे वेगवेगळे पाठवणीतेन.
नाही नाही नाही लग्नाच्या विधी असतात. सगळ्या सेम लग्नाच्या विधी जस आपण नवररीला आणतोय माहिती हाय. हा हा हा हां.
तस
करतात एक दिवस अं म्हणजे नवीन साडी वगैरे असं पहिल्या दिवशी एक दिवस बांगड्यात चुडा बर चुडा, हळद आणि नवीन साडी एकदम करतात ते तिन्ही आणि अक्षता दुसरीशी ठेवतात.
हा, हा. मग ते पहिले दोन तीन दिवस झाले. की पहिले दोन तीन दिवस झाले. म्हणजे काहीतरी मटनाच प्रमाण असते की म्हणजे एक बककर द्यायला पाहिजे.
हा तेच की नाहीमाप्रमाणे होय होय. मग पहिल्या म्हणजे पहिला नाही तिसरीच चौथे दिवशी पहिले दोन तीन दिवस तरी वेजच असत. ते सोड नॉनव्हेज नाही करत दोन दिवस. मग तसरे दिवशी पहिलं बकर पडतंय, पहिला एक बकर आणि एक कोंबा म्हणजे असं नियमाप्रमाण देतात
हा
आणि मग दुसऱ्या दिवशी एक दोन एक म्हणजे, एक बकर मग दोन बकऱ्यातनी होऊन जात त्यांच म्हणजे भागून जातात लोक
हां - हां म्हणजे मग ते इतक्या वर्षान करायचे आहे म्हंटल्यानंतर म्हणजे पूर्ण पाऊण यांना आमंत्रण करत असतील ती
करून द्यायच नाही त्याचं आहेर माहेर सगळ कराव लागतंय त्यांनी त्यांना आहेर आणतात. आणि ह्यांनी त्यांना आहेर करायचं असत म्हणजे साट लोटं गेल्या घत त्यांना आहेर माहेर माय करायच.
प्रत्येक माणसांना नवीन कपडे घ्यायचीत
होया नवीन कपडे लहान मुल जरी असलं ना तुझ म्हणजे तुझ्यासोबत समज लहान मुल आलेलं असलं.
हा.
तरी त्याच्या हातात दहावीस रुपये ठेवायच. असं म्हणजे रिकाम नाही कुणाला पाठवायच.
हा. हा. हा.
अशी पद्धत आहे खूप जास्त म्हणजे खर्चाच सगळ कार्यक्रम असतात. हे तुमच्याकडे बरं आहे आपलं, वर्षाला करायचं आणि रिकाम व्हायचं.
होय हे नऊ वर्षानं म्हणजे बघ की सगळं म्हणजे केलेली आयुष्यभराची कमाई नऊ दिवसातच मग पूर्ण हे होईल.
घालवायचं नव नऊ वर्ष छान करायची, नऊ वर्षात एकदम घालते ग.
होय नऊ वर्ष एकदम घालायचं.
हा. हा. म ते नऊ नऊ दिवस दररोज ते म्हणजे पहिले चार दिवस ते व्हेज असतय सोड. पण ते अ ती तिथून पुढे जे पाच सहा दिवस असतात मटणाचे ते दररोज देवीला म्हण- -
दिवस नाही. पाच सहा दिवस नाही मटण करत फक्त पहिले दुस- रे नंतर पहिले तीन दिवस झाले का नाही ते व्हेजच
हा.
त्याच्यानंतर फक्त दोनच दिवस नॉनव्हेज असतय.
हा.
त्यानंतर मग हाय ते आपलं रेग्युलर जेवण करतात. भाकरी भाजीचं म्हणजे, आपलं जे घरच आहे ना ते नॉर्मल जेवण असतय. आणि जसा हा एकान दुसरा पाहुना, हा नाही नाही येऊन जेऊन. जे आपण सांगितलेले असतय ना दोन जेव्हा आपण नॉनव्हेज बकरी काप कणी त्या वळेचं त्यांना जेवायला सांगते. म त्या दोन दिवसातच येउन सगळी पाहुणे जेउन जातात. समज एकां दुसरा पाहुना राहीलाच
हा.
तर म्ह त्याच्यानंतर कधी मधी आधी आला आणि जर म्हणजे त्यावेळेस नॉनव्हेज कराय चालत नसेल तर हाय ते व्हेज पण वाढून आपण त्यांना पाठवून देऊ शकतोय किंवा जर त्या दिवशी चालत असेल तर एक किलोबर विकत आणून म्हणजे जर पाहुणे जास्त असली, तर किलोभर किंवा नसतील एक दोनच असतील तर एक अर्धा किलोभर आणून आपण त्यांना जेवाय वाढून पाठवू शकतो जास्त.
हा. हा म्हणजे कंपल्सरी केलंच पाहिजे नऊ दिवस
नाही. नऊ दिवस नॉनव्हेज नसतयच सोड फक्त दोनच दिवस नॉनव्हेज ते तीन दिवस व्हेज म्हणजे पोळीच वगैरे हे असतय. आणि अ पहिल्या दिवशी बग म्हणजे हे सोजीच्या म्हणजे शिरा भरून. पुऱ्या पुऱ्या असतात ना. म्हणजे आमच्या पद्धत हाय ती. शिरा भरता शिरा करायच त्या पुरांमध्ये भरायचं आणि त्या आत. या पुऱ्यांचा तर दोरींना असं बांधून आपण नारळ कसे बांधतोय.
हा हा.
त्या टाईप ना त्या पुऱ्या बांधून देवीला द्याव लागतात, अशी एक पद्धत असते पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पोळ्या जेव्हा अक्षता पडतात ना, तेव्हा पोळ्या करायच्या असतात. तिसऱ्या दिवशी. आपलं शिरा आणि वांग्याची भाजी असं म्हणजे हे जेवण म्हणजे आपलं नॉर्मल. जेवण वांग्याची तेन भाजी, आणि मग चौथ्या दिवशी. बकर पडतय, पाचव्या दिवशी बकर पडतय, अ त्याच्यानंतर सहाव्या दिवशी मग का म्हणजे सहसा पाहुने सगळी येऊन गेलेली असतात, मग घरचीच म्हणजे आपली बहीण-भाऊ अशी किरकोळ आपले मम्मी पप्पा असे एवढेच असतात. त ना
हा हा हा
आपलं नॉर्मल घरातलं जेवन असतयच. मग ते का करत आपण कारण ती सगळे असतात म्हणून, त्याच्यानंतर नॉनव्हेजच कराव अस काही नसंतय. मग लक्ष्मी वगैरे लास्ट दिवशी. की लक्ष्मी खेळवतात, अं म्हणजे लक्ष्मीला गावभर फिरवतात, असं माग. फूडं रथ फिरवून वगैरे डायरेक्ट करून पोर कनी.
हा
ते लक्ष्मी नाचवणं खेळवणं म्हणतात, त्याला लक्ष्मीला खेळवणं तर लक्ष्मीला सगळं खेळवतात. आणि मग हाती असं म्हणजे ते. मी मंदिर असतय ना जुन म्हणजे जिथ आदि लक्षुमी. लक्ष्मी असते तिथं नेऊन ठेव.
हा
ह गावभर मिरवणूक काडता अणि परत हाहे तिथ जाग्यावर नेऊन ठेवतात झाली लक्ष
हा म्हणजे जुनी एक रुढी परंपरा ते चालू अ करतात हा छान आहे की तुमच्या नऊ दिवस मग ते पूर्ण गावात म्हणजे एन्जॉय ते .
होय या य यातरात भरलले असते नऊ दिवस
हम्म बर बर चालतय काय नाही निवांतय बघ, ह हा होय होय निवांतय बर चालत ठेव
होना?